हॅलो. आवरलं गेलं हो आवरल्या गेलं. हम्म हम् बोल. हॅलो बोला बोला. माझाच आवाज रिटर्न येतोय मला परत तुम्हाला म्हणजे तुम्हालाच आवाज रिटर्न येतोय अस
हो
माझा येत नाही आहे का क्लियर हा तुमचा येतोय क्लिअर पण माझा पण येतोय थोडासा रेंज मध्ये बघा ना थोडस लक इकडे तिकडे बरता आहे काय म्हणतात जेवण वगैरे झाले तुमचे हो झालेत
झाड अच्छा
तुमचा आवडता सण कोणता
माझा आवडता सहण दिवाळी आहे तर दिवाळी मध्ये कस म्हणजे सगळे मामाची मुलं वगैरे सगळे आमच्या घडे येतात म्हणजे माझे वडील मोठे मामा आहेत तर मग ते सगळे आमच्या इथे जमा होतात आणि तर म्हणजे छान पद्धतीने घर वगैरे सजवून दिवीळी वगैरे आणून सगळं घ म्हणजे फराळ वगैरे तयार करून छान पद्धतीने आम घर स जावत वगैरे तर त्यांच खेळणं वगैरे आमच्या घरा जेवढ गार्डन आहे तर आम्ही तिथे खेळायला पण जातो आणखी तर म्हणजे आई पण येते ते पण म्हणजे सगळे बॅडमिंटन वगैरे असे खेळ खेळतो दिवाळी मच आणि
त्याच सण आला सगळे जण जमा जमावतात बस म्हणजे पूर्ण परिवार एकत्र येतो थोडक्यात तुमच त्या सणाच्या वेळेला हो हो आमच्या इथे कसं आहे अ म्हणजे आमच तर तस परिवार छोटाचसा युक्त परिवार आहे त्याच्यामुळे जास्त काही कोणाच येणं जाणं नसतं फक्त नननबाई असतात त्या आल्या तर आल्या दिवाळीमध्ये नाही ग त्या भाऊबीजेच्या वेळेलाच येतात पण मग दिवाळीच्या कस आठ पंधरा दिवस सुून साफ सफाई करणं जुनी भांडी वगैरे घासून काढणं मग फराळाच्या तयारी साठी सामान वगैरे आणून फराळाचे सामान तयार करणं वग इथपासून तयाऱ सुरत दिवाळीपर्यंत तयाऱ्या चालतात एकदाचा फराळ बनवून ठेवला की मग दिवाळीच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपलं धन त्रयदशी असते त्या दिवशी आम्ही नैवेद्य लावतो फराळाचा त्याच्यानंतर मग घरात खायला सुरुवात करतो फरा मग इकडे तिकडे थोडंफार फराळाचं वान लावणं नातेवाईकांच्या इथे फराळ देणं दिवाळीला त्यांच्या इथे पाया वगैरे पडायला जाणं असं सगळं एक एकंदरीत अशी लगबग असते आमच्या इथे दिवाळीमध्ये फटाकेेत आम्ही जनरली फोडत नाही कारण आता वय पण नाही राहिला आपला फटाके फोडण्याचं आणि एकंदरीत कसं आपण पर्यावरणाचा पण थोडासा विचार करून फटाके वगैर आता फोडण थोडं बंद केलं पण लहान मुलं वगैरे आहे तर त्यांना सुरसुऱ्या ते जमीनच्या त्या कोठ्या वगैर तेवढं फक्त आणून देतो जास्त आवाज होणारे किंवा जास्त धूर सोडणारे फटाके वगैरे आता आणत नाही आम्ही घरामध्ये जनरली अगदी साधी सिंपल म्हणजे जितक्या साध्या साध्या पद्धतीने दिवाळी म्हनवता येईल तेवढ्या साध्या पद्धतीने आम्ही दिवाळी साजरी करतो घरी
हो बरोबर आहे आमचं पण तसच आहे की आता मामाची मुलं वगैरे आले आता मामाची दुख दुकान आहे फटाक्यांची म्हटली म्हणजे म त्यांची तर मजाच असते आणि त्यानंतर इथे आम्हीच सांगतो त्यांना की इथे आणू नका कारण की इथे सगळे मोठ आहेत माझा भाऊ मोठ मोठ आहे मी मोठी आहे आम्ही काय एवढं म्हणजे इंटरेस्ट नाही आम्हाला त्या गोष्टींमध्ये पण मग त्यांना सांगत की तुम्ही तुमच्या गावालाच फोडून या आणि इथे यायचे तर पुरणपोळी वगैरे मम्मी लक्ष्मीपूजन ला वगैरे बनवते मग त्यांच्या
सिटी अस कारमुळे त्यांना पुरणपोळी वगैरे काही खायला भेट तर मग माझी आई मग पुरणपोडी वगरे बनते त्यांच्यासाठी ते आवडीने खातात ते तर खीर सोबत कमी दूध सोबत म्हणजे दूधप पुरी वगैरे असेल लोणच्या पुुरी असेल पुरणपोरी असं खातात म्हणजे त्यांना दिवाळी आध म्हणजे त्यांना दुसरं काही नसतं पण पुरणपोळी खायची आहे तर मामीच्या हाताचे तर मध्ये पहिले येतात तिथे असना काही काही पदार्थ असे असतात ना कि सनावारच्या निमित्ताने का असे ना पण ते आपल्या घरात बनवले जातात आणि ते आवडीने खाल्ले जातात त्या खा पण एक आनंद खूप छान असतो म्हणजे छान वाटतं असं कुणाच्या हात त्याची एखादी विशिष्ट पदार्थ जर आपण खातो ना तर मन तृप्त होऊन जातं आणि त्या गोष्टीची आठवण आपण वर्षानुवर्ष काढतो
हो हो
तसच होतं मग त्यांच्यासोबत पण मग त्यांना कस त्यांचे हा थोड मॉडर्न असल्यामुळे मग त्यांना पुरणपोळी म्हणजे ती तव्यावरची असते पण ही जी पुरणपोळी असते तर मग त्यांना खूपच आवडते आणि म म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट कशी आहे खापराची पोळी किंवा हे मांडे सगळ्यांना नाही बनवताय खूप क्वचित लोक असशे आहेत की ज्यांच्या हातचे अगदी छान मऊ आणि लुस दूषित अशा पुरण पोळ्या बनतात त्या खूप कमी लोक सदा क जपची प्रॉपर पद्धत वगैरे माहिती आहे बनवण्याची क ते कसे बनवले जात त्या काय बनवले जातात त्याचं प्रमाण कसं घ्यायचं काय घ्यायचं आणि शिवाय त्यांचं प्रेम असतं तेवढं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्याची चजूनच दुगणीऊन जाते हो बरोबर आहे कारण की जेव्हा स्टार्टिंगला माझा आहे मी स्टार्ट केली होती ना पुरणपोळी वगैरे बनवायची तर तेव्हा ना एक वेळेस तर मीठ कमी झालं पीठामध्ये तर त्यामुळे ती पुरणपोळी फाटाय फाटायला लागली तर मग त्यांचे जे जो पण मधला आपलं पुरण म्हणतो आपण त्यांना तर ते बाहेर निघायला लाग मग त्यानंतर मग याने परत टाकली परत टाकली तर तिच्या आईला तिने कॉल केला कि बॉ ही फाटते हे त ईच काय कारण आहे अस मग माझ्या आजीने सांगितल होत की त्याच्यामध्ये मीठ कमी असेल म्हणे पिठामध्ये म्हणून ते फाट त असेल म्हणून म मीठ प्रमाण तिने बरोबर केलं मग त्यानंतर तिने जेवा पुरणपोळी टाकली ना खरंच ती लुष लुशीत आणि एकदम छान मऊ अशी आली होती.
म्हणजे आपले जे मो कुठे असतात ना ते काही चुक चुकत वगैरे ते सुद्धा ते सांगून देतात की कुठे काय चुक य ती तर इथती बघायला आली नव्हती की पुरणपोळी कशामुळे फटते काय पण तिने तिथे बसून कारण सांगून दिलं की त्याच्यामध्ये मीठ कमी असेल.
आता ते कसं आहे त्यांना पण नेहमीची सवय असेल किंवा त्यांना माहिती असेल की कुठली गोष्ट त्याच्यात कमी पडल्यामुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा काही नाही. जस आता समजा पुरण पण बघा पुरण पण एकदम रवादार पुरण नाही चालत त्याला थोडंस लुसलुशीत पुराण लागतं त्याच्यासाठी म्हणजे ते पण एकदम एकसारखं पसरत खूप रवादार राहिल तर पोळी मध्येच फाटुन जाईल ते पण किंवा एकीकडे पुरण राहिलं नाही एकीकडे पुरण राहणार नाही असं पण होत. त्याच्यामुळे त्या पुरण प्रमाण पण कसं असायला हवं ती पोळी एली कशी लाट गेली पाहिजे हातावर कशी फिरवल्या गेली पाहिजे हे सगळ्या गोष्टी ष्टींच कला वैशिष्ट्य आपल्या जुन्या लोकांकडेच असतं तसच फराळच्या पदार्थांची पण गोष्ट घ्या त्यांच्या हाताचे पदार्थांची चव बघा आपल्या जीभेवर अजून मिळ म्हणजे ती व्यक्ती हयात असो अथवा नसो पण आपण त्यांना आठवलं की म्हटलं की हा नाही माझी आजी चकली खूप छान बनवायची ती च चकलीच नाव काताच आपल्या म्हणजे तोंडावर कशी एक विशिष्ट चव येऊन लागते. कारण त्यांच्याकडचे जे प्रमाण होते त्यांची जी बनवण्याची पद्धत होती ती खूप छान होते आणि त्यांनी आपल्याला जे प्रेमाणे ते वाढायचे त्याच्यामुळे त्याची चवजून द्विगुणित व्हायची आणि त्या आपण खूप आवडीने खायचो पदार्थ तसं आता हल्ली एवढा दिवाळीच्या पदारथांचां कोण लकेज नाही राहिला कारण आता सगळे कसे डायट कॉन्शियस झालेले आहेत. प्रत्येकाला प्रत्येकाच्या हेल्थ ची चिंता त्याच्यामुळे आता तळण वगैरे जास्त कोणी खात नाही पण आमच्या घरात अजूनही चकली शेव चिवडा हया तीन गोष्टी अशा आहेत की अगदी डोळे बंद करून खाल्ले जातात आणि अगदी म्हणजे माप नाही त्याला खायला कोणाला काही. अश्या पद्धतीने आमच्या इथे अजूनही चकल्यात ते खाल्लं जात. त्याच्यामुळे नुसता साधा पाच किलोचा डबा मला पुरतच नाही चकल्यांचा अजिबात मला कमीत कमी सहा ते सात किलोच्या चकल्या कराव्या लागतात घरामध्ये त्यावे जाऊन माझ पूर्ण दिवाळी निघते आणि तो म्हणजे दिवाळीचा सन् माझा साजरा होत चकल्यांमध्ये. हो बरोबर आहे कारण की तसच मग आमचा पण चिवडा आणि चिवळा म्हणजे यांना तिखट चिवळा आणि गोळ चिवळा अशे दोन प्रकारचे चिवळे अस तात तर दोघांचे डबे भरलेले असतात मामा चे मुल वैगेरे आले का मग ते त्या आवडतच मग ते येऊन जाऊन ते ला लाडू असल आणखी मा माझी आजी ना रव्याचे मैद्याचे लाडू करते ते लाडू म्हणजे मला पण खूप आवडतात आणि माझ्या आईच्या हातात तेवढं का छान नाही लागत पण माझी आ जी खूप छान बनवते. म आजीने बनवलेली प्रत्येक वर्षी शंकरपाळे असतील आणि तिच्या ना चिटपटी सुद्धा बनवते आणि तिने जर माझी आजी ते त्या काय म्हणत ते गोड चुबडा असतो ना मुरमुऱ्याचा ते बनवते. आणि ते पोह्याचा चिवडा असेल मकीचा चिवडा असेल असे वेगवेगळे प्रकारचे चिवडी वगैरे शेव पण घरी पारते
हा स
च पदार्थाची चव आणि शिवाय बनवलेल्या माणसाने म्हणजे त्याच्या मायाेची उप त्या पदार्थात एकदा उतरली ना कि तो पदार्थ कितीही म्हणजे थोडासा जरी खाल्ला घासभर जरी खाल्ला ना तरी आपण म्हणजे संतुष्ट होऊन जातो. छान वाटतं ते खाऊन वगैरे पण असं. क्च्युली दिवाळीचा सणच हा वेगळा आहे कारण कस पूर्ण परिवार एकत्र येतो आपल्याला आनंद साजरा ता येतो आपली सगळी भावंड जी वर्ष वर्ष आपण भेटत नाही त्यांना लवकर ते सगळे जण येऊन आपल्याला भेटतात त्याच्यामुळे जो परिवाराचा आनंद आहे. त आनंद तर वाटतच वाटतो पण एकत्र राहण्याची जी संधी मिळते. ती संधी पण आपल्याला छान वाटते आणि त्याच्याने आपला जो दिवाळीचा सण साजरा होतो तर ती वर्षभर आपली आठ ठ चालू राह की नाही आम्ही या दिवाळीला अशी धमाल केलेली तशी धमाल केलेली म्हणजे छान एकंदरीत दिवाळीचा सण असा आहे. हि जुन्या पुराण्या गोष्टी आणि जुने नाते संंबंध एकत्र येतात. आणि सण खूप छान साजरा होऊन जातो.
हो. म्हणजे खूपच छान वाटत सगळेजण एकत्र येतात आणि प्र म्हणजे पूर्ण वर्ष येत नाही पण दिवाळीचा सण आहे तेव्हाच ते येतात म्हणजे खूप छान वाटतय एकत्र
बरोबर आहे तर आपले हे झाले दहा मिनट चालेल चालेल. हो धन्यवाद छान वाटलं तुमच्याशी बोलून